हॅलो येते का, येते का आवाज?
हा येना म्हटलं रेन मध्ये ये म्हटलं ना काहीच नाही येत बेटा आवाज कर म्हटलं.
हा आवाज येऊ राहिला काय आता?
आवाज कमी येऊन राहिला खूपच कमी येऊन राहिला असं ऐकल नाही येऊन राहिला.
हो काय आता
जरा सावज वाळ
आता येते का आवाज?
हा आता येते?
हम्म काय करु राहिल्या.
काही नाही आता जेवण केलं, म्हटलं स्वयंपाक केला मग आज
होका हम के नाही चला म्हटल लाऊ कॉल.
आह
चला म्हटलं लाऊ फोन
हो हो लाव ना फोन, फोन लावस म्हटलं. तू झाला स्वयंपाक?
हा ग स्वयंपाक झाला. जेवण झाला आताच.
अस कायची भाजी केली होती?
आज काय हे केलं बरंबरीटच घुगऱ्या.
अस, मी आलूची भाजी केली होती. मी आलूची भाजी, ह मुलं शाळेत ना नाताय शाळेत आठव्या वर्गात येत म्हटलं.
हो का?
अंबिका विद्यालयमध्ये हा आणि ना तू आहे तर म्हटलं इथंच आहे पाचव्या वर्गाले
हो, गावातच अशी
अ तुम्ही तुमची फॅमिली किती आहे?
आम्ही का पाच सहा जण हाव घरी पाच जण.
अससं, अससं.
हम्म.
हा ना. नाही व जास्ती आहे ना तुम्ही सात आठ जण हाय ना.
नाही, नाही, पाच जणला दोघ जण आम्ही, दोघं जण आम्ही दोन पुरण सासरे.
हा, हा.
हम, पाच हम्. काही नाही का दररोज पाच जणही असो दोन जणही असो पण कामं किती पुरतात घरात. म चालू चालच राहा लागते.
नाहीत काय तर चालू रास लागते बाई.
हो, सकाळ पासून च. तेच ना सकाळ पासून उठलं दिनचर्या चालू होते सकाळची, झाडजुड करा अन भांडे धुवा स्टाईल पुुसा, कपडे धुवान स्वयंपाक करा नाही. त्याच्यातच टाईम चालला आता सगळा.
तेच पुरते ना. अन हा आणि माय कसं आहे माहित आहे अ हे धंदा कर न धंदा झाला. की चार बोलन हे झालं की समजा, मीटिंग आली समजा कोणी बोले आलं ग्राम संघात त्याच्याशी बोलन. ते झालं की कपडे शिवन हा, म्हणजे लागते.
हो तुमच्या भोवती खूपच काम आहेत म्हटलं.
मायभवती खूपच आहेत ना. आणि त्यात मग कस आहे सून शेतात गेली. ते मग आपल्याला घरचं पाणी हे ते करात.
हो, तेच ना तरी तुमच्या वयमानाच्या खूप काम चालूच राहतात करतच.
हो, नाही तर काय त कराच लागतय बाई, कोण करीन म.
तेच ना स्वभावही असा आहे, कुणी बी समजा दोन चार शब्द येऊन बोलतेस ना समजा स्वभावच माणस चांगला पाहिजे किनी.
हा. मी, तुले खराब वाटलं शि नाही कि नाही.
अ नाही, नाही, नाय.
हा, म्हणजे कस म्या म्हटलं तिला म्हणेन बाई तू कधी रात्री मला दोन नाही तीनही केले.
हाव, हाव ना, हाव ना मी ना आता लावून पायला. फोन म्हटलं की हया असतील याच्यावर ऑनलाईन.
आता आंघोळ केली, न म्हटलं आता आपण कन्या, वेणी गेणी घालू तयारी करू म्हटलं आपच त्या तोपर्यंत मग बोलायला येतात.
हो, हो, हो, आज मिटिंग आहे का मग ग्राम संघाची?
नाही आज नाही वीस तारखेची आहे.
हाव. हाव ना, आणि हे काम भीम झाले की कॉलही सुरूच रहताय.
हो नाहीत काय त? आता, करीन नाही तर नाही करणार. सरले विचारून घेईन आणि पंढरपूर ले जायचा का विचार आहे.
हो हो किती तारखेला जाता म पंढरपूरला.
हवा पालट होते.
हाव पंढरपूरला किती तारखेला जात
रिकामा ऑडिओ पाहिला काही का एकोणवीसले मीटिंग जर नाही घ्यायची नसली. तर एकोणवीसले. नाही. तर मग मिटिंग विसले संध्याकाळी.
तिकडे पुण्यात खूप पाणी चालू आहे. आत्या.
हो पाणी तर चालूच आहे. पण तरी म्हटलं तर कसं ईल?
हम् पुण्यात एवढं पाणी चालू आहे म्हटलं पुण्यात एवढं पाणी चालू आहे. की खूपस निरा आडून दिले.. मण लागे त.
दिंडी जायले म्हणजे असं काहीच नाही जागा.
होा मण लागे ते देहूचे सगळे मंदिर डुबले.
असं.
हो मोबाईल वर दाखवून राहिले ते एवढं.. अं दाखव राहिले पाणी की खूपच पाणी दाखव राहिले.
हा.
ते काय म्हणतात, ते काय म्हणतात समजा ते मोबाईलवर मोबाईल वर दाखवतात कीनी
हा.
तर ते म्हणून राहिले की बा इंद्रायणी नदीत खूपच घाण करून ठेवली त लोकांनी समजा.
हो ना हो ना.
म्हणतात स्वतःलाच स्वतः शुद्ध करून राहिल समजा त्यातली गोष्ट आता पूर आला.. सगळं घान गिन. कचरा घिचरा ह कारण की लोक खूपच.. घण करतात ना काही प टातात इंद्रायणी नदी.. म्हणत देवी देवी माणतात तिला बंद पनण्या म्हण काही..
हो ना खूपच करत आम्ही तर.. गेलतो तर एवढी घाण होती आता आम्ही मधात गेलतो ना पंढरपूरले. म त्यात आमची सगळे. फॅमिलीस गेलतो आम्ही गाड्या करून तर ल सगळे तीर्थ झाले तिकडे आमची समजा. अ पंढरपूर लागे तुळजापूर कोल्हापूर. सोलापूर सगळे तिकडचे लाग गणपती पुढे लागे समुद्रावर गेलो आम्ही. बीच वर सगडे गेलो की तिकडे ठिकाणा फिरलो की नाही तर.. त इंद्राणीत तेवढी घाण करलेली होती लोकां ना की सांगा त लोक तीर्थ नेतात घरी ते आहे त्याच समजा.. कोनती? तीर्थ आणण्याच्याही लायकीचं ठेवलं नाही लोकांनी इतके लोक घाण करतात.
ह ना करतातच ना बा लोक तस घरी सांख घरी करतात काय अशी.
ह सांगा ब घरी करतात तर अे समजा आता लोक समजा इ ला समजा देवी समान समधा आई समान समजतात समजा..
अन देतात म्हटलं टाकून देतात कि
हो काही पनण्या हरण.. टोपलीन, प्लास्टिकच सामान, बॉटलान, काही चुक काही चुकही टाकेल होतं.
रिकामा ऑडिओ
काय कुठे तीर्थाला गेलं की खूप हाल होतात पाणी पावसाल्याचे.
ह खरंच हल होतात.
हा तुम्ही बी तिकडे पंढरपूरला गेले की गोड्या गिड्यासोबतच ठेवता सगळं म्हणजे.. हातपाय दुख्याच्या गोळ्या, विक्स, बाम, सगळं सोबतच ठेवत जा.
हा एक वेळ औषध..
हा एकदा कसं..
कावीर झाला होता की नाही त्यात मग आ.... आता एक दीड महिना मशीन बंद होती म्हटलं. म्हणजे अशी निजून,
नाहीतर काय आता वैमानाच्या ना होतही नाही ना म ते,
नाहीना.
वयमानाच्यान होतय नाही आता आता वय काय सारखं राहते. काय माणसाचं,
नाही ब बाई सारखं नाही आणि ते मी पडली की नाही पाून हल झाली ना!
हा ओ
ह म्हणजे डॉक्टर काय सांगते कीस नाही सांगत फक्त त म्हणते रक्त कमी आहे म्हण रक्त भरपूर झालं की, झालं त्यास्त गोळ्या चालू आहेत रक्त तेचे
होऊ का!
हा,
म्हून जीवाच वर कामं गेली कीयती माणसा सगळ्या,
हा.
हाव तर काही शिकत नाही, माणसाची काही असतं की आता पाण आता काही असत की आपण चालच ठेवतो, आता मलाही नाय ना घर झालं की दुपारी ब्लाउज शिवतो समजा चालू
हा करत तर राहतोच की नाही बाई आपून.
हे वाटलं ते आपले हाऊस सुटत नाही ना ते.
ह,
वसायंत कच ना! बाकी जे जेवण घेवण झाले.
ह जेवणी जेवण नाही ना इथं जाय लागते ना! चितोळीचं इथं,
हो हो हो ते साडी नेसवायचा कार्यक्रम आहे आज.
हा तिथं बलायला आले होते जेवण केल ये जा म्हण,
हो काय मग आता जसान जेवण करायले.
हा आता जाईन जेवण करायले.
हो दोन मिनिट बोला म्हणून चालला जा मग,
हा मंग हम्म! आ
आठ मिनिट झाले म्हटलं दोन मिनिट बोला, चालले जा म वले नाही,
आता हे झालं की तयारी करत आणि की मंग चालली जात,
हा, हा.
हम्म!
तिकडे तुमच्या अटाच सगळेलाचय वाटते.
नाही आमच्या हटत कोणालीच नाही मीच मा हटतली एकती.
हो का, ती ना बेटाड्या परत परत एक एक दोन दोन जण घेतलीस ती.
हा मीच या येटायतली मीच फक्त एक बई नाही तर कोणीच नाही.
बा तेसत आमच्या विटाड्यात कोणालाच नाही ना म्हणून म्हटलं म्हणजे चितोड्याचे घर आहे तेही आहे फक्त ह.
हा!
घरी नाही आहे देण्या सज मजकी घर घेतलीती असती. हम्!
त्या घरी सांगितलं असेल ना?
नाही नाही आमच्या एटाड्यात फोणालाच नाही ना, म्हणजे फक्त ते चितोड्याचे घर आहेत की नाही. तेलच आहे फक्त आम्हाला नाही बोलायला म्हणजे आमचं एक मधव घर घेतलं शिनना. ते कसं तेचे अ समजा हां हां
त्या भजनातल्या बायाले सांगितलं असेन त्या बाईनं आम्ही भज
हां हां बरोबर आहे बरोबर आहे भजनात असता का तुम्ही
हा भजनात असत ना मी.
हां हां बरोबर आहे म्हणून म्हण
न सांगितलं
हो हो आमच्या हच्यात बी ते सुमित्राबाई आहेतेत वाटते ते इले अशी बघत तेही असतात ना आता भजनात.
मित्राबाईले अजून लगे ते नंदबाई
हो हो
त करटते तु सासू अ हां आणि अजून लगे हे ज्योतीची सासू
हो हो खोकी लाग का ते असते ना आता भजनात
हो तेही असतात भजनात.
हो बरं बरं करा प मग तयारी जा मग.
हो, करत बुवा तयारी झाले दहा मिनिट.
हो बरोबर ठीक आहे.